हॅलो.
हॅलो.
हॅलो.
वो काय वो जेवलासा काय? हो हाय बघा.
आम्ही जेवलो उशर जरा आमच आता चहाच टायमिंग झाली.
ते काय बघा कि, कस झालंय बघा. हम‌्. खोबरं.
काय ग? कोण?
माकडं. खिडकीतन वाक गेलं? अव कसं ये तोंड दाखवतय ते.
हॅलो.
हा बोला की.
हा बोला की, काय आवरलं?
जेवलसा?
खोबऱ्याची नेल वांडरानी.
ते वानडर बसलेलित ॲडव्हान दाखवतय . आग इथच बसलंय ते.
हॅलो. कुठाय? कुठं हुता त्यो? ठीवा. हॅलो हॅलो.
हा बोला की. वांडरं आल्यात व्हय तुमच्याकडं?
थांब एक वाडंरं आल्यात. तेच बघा दा पत्र्यावरनं उड्या मारा लागल्यात पत्रंं सगळी काढलीत पूर्ण आमची.
हा ह ह
काय चाललंय मग पाऊस पण हाय काय तिकडं?
हं. पाऊस नाही आमच्या हिकडं, तुमच्याकडं पाऊस हाय? कृष्णाबाळे
पाऊस कुठंच नाही हाय.
पावसान ल‌ई अवघड केलंय ओ. ह हं चष्मा कुणाचा हाय यो? घोळ व्हा लागलाय अवो.
होय.
खरं पिकं पाणी यायची कशानं.
यायची कशी तेच की.
तेच समजना झालंय, काय करतायसा?
काय नाही आता चहा तेन घ्यायचं, दूध काढायला जायाला लागतंय.
हा हा चहा घरी बिस्किट घरी बनवताय का तुम्ही?
घरात घरगुती बिस्किटं नाही वो. तुम्ही करताय?
करतोय की आम्ही.
हा हा कसं करताय सांगा.
त्याला का नाही मैद्याच पीठ घ्यायचं, आ
हां..
आणि मैदा आणि घवाचं पीठ घ्यायचं ते मिक्स करून त्यात त बेकिंग पावडर, जरा सोडा, जरा चॉकलेट पावडर,
हा
आता मीठ घालायचा आणि मळायचं. आणि ओव्हन मध्ये घाल ओव्हन मधी त्याला ठेवायचं आपल्या ह्याच्याप्रमाण अ साखर घालायची चवी प्रमाणं आपल्याला जास्त पाहिजेल, काजू आपल्याला हवे असतील त्यात घालायचे. आणि चॉकलेट पावडर आणि बेकिंग सोडा वा परायचा तेला.
हा...
बेकिंग पावडर वापरायचे आणि. दुधात दुधात मळायचं दुध जर तापून गार करून घ्यायचं आणि त्यात मळायचं ते. आणि ती काजूचे तुकड त्यात घालून. म्हळून आपल्याला हव तसा आकार देऊन त्यांनी. ओओन ला लावायच आणि मग काय ते निघ. की आपल्याला ज जाकार नाही तस आपल्याला कढाई पण येतोय आणि मग काय तयारच होत.
हा हा इथे काय करताय का घरात.
होय भरी बनवते.
हम ह.
ह ह. मीॅगी कश बनवता तुम्ही.
अम्म मॅगया.
हम्म.
तम हग खदा टाम त.
हम.
का? कोथिंबीर असली की वटाान हिरव वटान.
हम्म.
कांदा टोमॅटो आधी भाजून घेते त्यामध्ये च. मीठ काय घालायला लागत नाही मसाल्यामध्ये, मीठ असतेयज जरा जरा. तरी पण चवीसाठी मीठ आणि चटणी घालतोय, आणि ते उकळी आली की त्याच्यात. अ मॅगी टाकतोय.
टाकताय का.
हा तुम्ही कस करता.
आम्ही कांदा टेमॅटो. परत मॅगी वटाणा.
हम्म.
वापरतय अ तेल घालून. कांदा कांदा भाजत घालते त्यात मग टॅमॅटो घालते. आणि मग त्यातच वटाणा घालायचा आणि पाणी. थोडं घालून जरा चटणी परत मॅगी मसाला. घालून भाजून कणी पाणी थोडं घालून ते शिजवत ठेवायचं वटाणा जरा. कारण मॅगी लगेच शिजते आव आणि अन्न शिजत नाही ना. आणि मटण शिजल की मग त्यात ती मॅगी घालायची. पाणी लई घालायच नाही ज्यात त्यात हम्.
हा हा.
हा कोथिंबीर घालायची जरा. चवित्या हम्म. कोथिंबीरिन कसं जेवणाला सगळ्या चव येतेय तर सगळ्या जेवणात आम्ही.
होय होय कोथिंबीर कडी पत्ता जिर मोहरी. असल्याच्या बी.
हम्म होय चव लागत नाही त्याशिवाय प.
हम्म.
हम्.
काय चाललय मग.
आणि काय बनवता घरी. ते पास्ता आणून बनवताय.
पास्ता, पास्ता कधी केला नाही ओ.
ते विकत ते ते विकत मिळतय ते पास्तेच ते हे घरी आणय.
हा हा.
ते पाण्यात मीठ घालायचं आणि ते शिजत टाकायचं त्यात. आणि शिजवून. असं जाळी आपण सांडगं तळायला वापरतोय बघा. त्यांना काढायचं ते असं ह्याच्या वाप नितळून काढायचं शिजल्यावर. दुसरीकड तेल घालून कांदा भाजत घालायचा त्यात मॅगी मसाला वापरायचा टेमॅटोची प्युरी घालायची आणि.....
हम.
त्यात मटर बिटर काय वापर येत नाही आणि त्यात मग ते शिजवलेलं हे नुसता घालून कनी. जरा उग साधारण पाणी घालून असं खालवर करून शेजत ठेवलं वा. चांगल लागत खायला.
लागते काय.
हम्म.
आ हा.
हम् ह ते बनवत नाय सगळे घरी तरी पास्ता.
नाय करून बघतूआता तुम्ही सांगितल्याप्रमाने.
आ हा.
लाईट एक नाय बघा मोबाईलमध्ये चार्जिंग नाय लाईट गेल्या घरात. लीस सोमवारच.
कायम जाती काय.
काहीतरी जर सोमवारचं कधीरी जात्या नंतर एकवेेळी जात्या सकाळी गेली की सगळी सात शेवटी येत नाही मग.
असशे होते ना. हा ह आमच्या इथे हम्
आता पावसा पाण्या सारखं लाईट जाते घरातली आमच्यात काय चार्जिंगचा बल लावूनच ठेवलाय आम्ही लाईट गेली की म्हणजे लाईट असली की चार्जिंग होते. लाईट गेली की चार्जिंग ते दिसतेय म उजेड.
ते बरं पडत हम् हम्म
होय
ह्म आमच्याइथे लाईट सारखी सारखी जाय आ आठवड्यात नाही जात आठवड्यात नाही नाही महिन्यात ना एका सोमवारी जातीय
हो ते ना
हम्म चार महिन्यात न एकदा हम्म.. त्यामुळं एवढं काय तस वाटत नाही
हा
मग तुमच्या इथे व्यवसाय काय आहे असा.
व्यवसायात आमच्यान सर्वसंपन्न म्हणजे शेतीच बघा. आणि दुधा जनावर दूध काढून आपलं घालत बसायचं तेच
ते
आमची काय शेती गोष्ट थोडी ह शेती नाहीले जनावरांचा आपला दूध हे करून,
तर काय मग? आमच्याइडे बी शेती हाय.
हम्म.
थोडे असच जनावरांच कामावर जातेत बाहेर पण.
हा.
ते देवाचं करत्यात.
हम्म हम्म.
हम्म. त्याने शेतीला जोड उद्योग काय जनावर लागत्यातचं.
लागत्यातचं. पिवळ्या, जनावरांना ते आपल्या वैरून काय घालायचे म असं आणि हे होतंय.
नाही शेती व्यवसायसंग जनावरे म्हणा, कुकुट पालन म्हणा नाहीतर शेळी, शेतकरी करतातच ना. हम्म, ते जॉईंटच अ जोड धंदा होतोय ना त्याला.
हा होय, होय.
टाईम होत आलय बघा मॅ
हा चालेल ठेऊ मग?
अ बरं बरं ठेवा.